अ राखय वग राखय काय राख. उ नाही म्हणणा
हॅल हॅलो.
कडू झाला काय ग हे तर आहे की, या बारा मिनटं झाली कट झाला. हं
आप आम्ही गेले किनय. इतर पीश छान मिळाल्या आले फीशाे खालेलो दोनीज
हम्म.
टीटोस मी म्हंटलो बघ तिथ टीटोसला.
हम्म.
किथ तेत असते पाहिजाी बोलते. होटेंलमध्ये. वेज पण भार.
हम्म हम्म. काई राहात.
अस की आपण कधी तर. परत जाईया गोव्याला मी सांगतो त्यांना.
ह .
आता नाही लगेच आता पाऊस. काय चाल झालं आता कुठे जाते. आणि सात आठ महिन्यानी.
हम्म.
दांडी घ पाहिजे जा मत.
मला पण जायचं होतं बाई.
गपमा गप वाळ बय.
कोणासोबत.
ती नकोबरी पोल त्यांच्यात जायचं म्हणजे मला तर वैतागआहे
आ.
कस करते सर्वतय. करू शकता.
हम.
आपणच करत लाण. कायकत.
किमू नको म्हणून.
नाहीदी. . निना चचालदी विष गितस न होतनला. मला इ ट्राय करायचंय मला तेरी ट्राय करायचंय.
पुण्यासारखं करते मग.
कॅम्प येत पहिल्या नाशत्याला गेल्याला.
हम्म. हम्.
विदेशात थंड बसली नाही ग.
हम्म.
आणि मग वॉशरूमला गेल्यावर म्हणत्या. वॉशरूमला गेल्यावर म्हणते मग आऊतो.
म काय.
र्लगे.
हम्म.
काय एवढं काय वाटलं निघे ते उगंचच मला हे वेले मला ते वेले कराती.
एक गोठ घेतलेल म्हणून आपल्याला काय वाटलं नाही जाणवत ना.
मला फक्त मला फक्त अस हजारा अस पोट. जळजळसारखं झालं.
हम्म.
नंतर न काय वाटलं नि बे मला.
आपलं काय आपण एकच घतोर आपल्याला काय वाटत. पूर्ण बॉटल नेफ घ्या.
हम् ह ह ह
लेल की बिल जेऊ नको पप्प ना पाप ना भक्ती
हम्म नाही ते जाऊ लिहिलं बाई,
मग काय
काय लिहिलंय त्याच्यावर.
हे असं काय हेेत आहे. पण माहित असलं तर,
हम्म उगस गस तुझ्याकडे माझ्याकडे पैसे होत म्हणून बरं आहे.
बसलं.
आपलं आपलं हाईत म्हणून बराय गं,
हो. पप्पांच काय ट्रविलिंगलाच गेलं. च
होय.
स सोळाशे कॅश म्हणजे सतराशे रुपये तीनशे रुपये उरले फक्त,
तरी पण ते ते न मला म्हटले. गाडीच त नाही एवढं कमी घेतलाय वाटलंय मला,
हो ते एढं सधठू श कॉन्टबश मुणज पणी का आठ हजार घेटले म्हणा आठ हजार जास्त
हम्म
पप्पा म्ह केलं जास्त घटलं आहे म
तिथं आणि पण फिरलोय ना आपण,
आ आपल्याला कुठं घेऊन जा म्ह
हम्म.
ह आपण कलकूटला पहिला घेतो की नाही शेवट घेतो की नाही तिथं पहिला जायला पाहिलं तु,
दोन हजार रुपये दि सगळं काय करायचं आपलं. ह नाही.
सांग की तिला ट्रॅव्हलिंगलाच गेल्या म्हणून,
ट्रॅव्हलिंगलाच गेल्यात ग ते प् पप्पानी दिलेलं माझ्याकडे पैसेेत ग म्हणता तुला जास्त वाटाले ते नाही एवढं व्हायला. ते पाठव म्हणा लागली ती दोन हजार रुपये मम्मीला ते म्हणाल्या म्हणजे? हा बिशी पप्पानी दिलेलं का नी माझ्याकडे ठेऊून गेली ती म ते आणि माजन जरास झाल्यात बाहेर काय काय खाल्लेलं ते. गाडीच दिली कि तिन. दिली की मग ते पप्पा गाडीचे पैसे माझ्याकडे येत ग तिझे. तू आठशे चव्वेचाळीस आठशे चव्वेचाळीस पप्पांनी काय?
पप्पाने दिलेलं पैशेच ट्रॅव्हलिंगचच दिलेलं मी सांगत.
हम्म.
खर्चाचा आम्ही सगळं खर्च केलु.
हम्म. एक दोन तीन चार पाच पाच आठवड्यात म्हणाल्या बघ. ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये पाच कुट पाच कुठे आहेत मम्मी ए ऑगस्ट कुठे आहेत जुलैच बघ.
आता पुढचा महिना्यात जुलै नव्ह असं का करायला सं. ह्योच की जुलै चालू आहे आज तारीख की
आता जून चालुय आहे मम्मी.
बाई! जुन चालू ये मम्मी जून चालु ये आहे म
हो
चारच आहेत ना एक दोन तीन चार
वेद्या चा बडे रविवारी येतो काय ग?
वेद्याचा बड्डे रविवारी येतो काय ग ऑगस्ट ऑगस्ट नाही गुरुवारी आहे
ती मुलगीच आहे की हे वेद्याला काय घ्यायचं? त्याला पॅन्ट पाहिजे ना?
मम्मी काय घ्यायचं विचाराल्या बग दीदी
तो पॅन्ट मागितलाय माझ्याकडे मी
पॅन्ट मागितलाय म्हणा कसली तिच म्हणालती बाई कसली
करको ची कर पप्पा आणि हेची नाही का मामांची नाही काय?
माहिती ये.
छान वाटत्या.
हम्म हम्म ए मला पण ट्राऊझर पाहिजे ऐक की. मला पण ट्राऊझर पाहिजे ब्लॅक कलरची. छानत असत अग मम्मी मिशोला म्हणजे ह्याला. ऑनलाईन मागवल्यावर येत नाही त्या अग चांगल्या तिला कसं काही मिळाल्या माहित नाही.
तिच्या तिच्याकडून लिंक
मानी काकी न ची बघितलोय मी ती चांगली नाही मला का आवडाय नाही ती मानी काकीची वेदिकाची आहे तशी नाही आहे ती. नाहीये तिच्याकड लिंक ती अग ती लिंक नाहीये तिच्याकडे लही वर्ष झाली त्याला मागवून मोबाईल आणि चेंज झाला नाही तिचा. मी विचारून बसलोय की.
नाहीये कुठल तर मागवून बग की किती रुपय ला मागवली तिनं
काय माहिती कीतिला मागवल्या
फ्लिपकार्ट ला मागून बघकी रिटर्न करायचं का
फ्लिपकार्ट नाही माझ्यात मी अजून चालू कराय नाही फ्लिपकार्ट बघ तो पहिला निपपाणीत मिळते्या काय नसली तर तू कोल्हापुरात बघ ब वेदु जसं घ्यायला जाणारस त्यावेेळेला नसलीच तर मग फ्लिपकार्टवर मागवा येत्या
हम् मम्मी काय कराल्या बोलतय काय नाही
मम्मी आहे ना पप्पां च्यावर बोलणार काय
हे नाही पपा पाऊसाने आहे तेवढं विचारत तेवढच काय
जेवण झालं काय नाही
हा हे भाजी वांग्याची काय म्हणाले काय म्हणाले
तर मला हजार रुपये देणार आहे म्ह
अप दचच भ की द्यायचं मुि येणार आहे
हा
कन
म्मी म्हण
तू
हा बाकी
हजार रुपये तरी येतात का ते कोलेलं
हजार रुपये तरी येतात काही नाही मला काय माहित नाही आणि ही माहागा लागल्या
सांगितलो काल तिला पाहिजे तर म्हणाल ती ते काय असत ् पप्पांच्या मम्मी पप्पांच्या फोनवर येते तेी तू घे म्हणस आा अं कितीे जातात काय माहिती मला काय माहिती कारण कि त्याच्यावर बघ ना मम्मीच्या मोबाईलवर अस माझाहीत बग
का
इथं बोलालोय मी सगळं
आणि तुझ्या मोबाईलाच
माझ्या मोबाईलवरचं पण माझंच की तुला येते ते अगं तुला मी उगंच सेंड केलो ब तीनशे रुपये आता आलं असतं की
कधी येतील तेयला कधीला देत
हम्म बँकेत एक जायचय क अकाउंट क म्हणजे अकाउंटला डायरेक्ट पै म
खरं तू तुझ पैसे मलाच येणार परत
होय नाही चेंज कस करू म्मीच्या ह पण माझ पप्पांच्या हला पण माझच आहे एकाला युपीआय ला गेलोय एकाला बँक अकाउंट ला गेलोय
हम हा हा
राह दे की बाय तुझ्या यायलाच आा हॅलो
मला मी जे वंत आल य आणि शि झाला
ऐकूय न मला काय मध्ये आवाज पॉस झालेला हॅलो
आवाज येतोय काय
हा मगा शि ग मगाशी एकदमच आवाज पॉज झालता आवा ऐकूच येईन मला शिकट वगैरे काही
अगे मी जेवण करालोय आणि मला शिला आले
असं होय मला वाटलं शीट आली
तेता ह
ह शीट झाली असं वाटलं ग ह्याची कुक्करची
हूं!
येऊ फोन ठेव, आणि नंतर ना कर मग
भाकरी मी अर्ध्या
आ! माझ्यावरच झालं नव
झालेय हे सांगवा हे आहे
हा मग मम्मीच्या वर कर आता करायच्या अधी फोन कर
होय.
हा!